हॅलो
हा, बोल ना, काय करतीस? हो, का
हो, नाही हो आज नाही आजू, काम नाही आवरलं, माझं
हो, का, सिद्धी बाळ काय करते?
बाळ झोपलं, हो
कीती उशीर झोपती व?
आहो, ती आता, थोड्या वेळाने, लगीच उठण.
हो, का
हंम
रात्रीचं परेशान करत आसल तूला खूप?
नाही वो, लय गाढ झोपती ती रात्री, पण
हो, का
हो, उठत नाही ती रात्री.
हो का, बरं आहे ना म
हो.
हम्म, बाकी काय म्हणतीस म्हण की?
बाकी काहीच नाही.
हम्म. माज्या चालू होत्या, अमखी आवरणं पोळ्या ते वगैरे.
होय का.
हो.
बरं
अं.
अंहं.
बाकी? कधी जायचं मग फिरायला?
जऊ ना आता, अ दिवट्यांचे पण राहतं नव्हं सुट ती पण लागते ना फिरायला जायला, हो मंग.
आपल्या महिला महिलांचा ग्रुप झालाय आता बघू म
हां का, हा बघन ना आता येईन ना मंग.
हो का, ये मंग आम्ही हाय हा तुला कॉल करू मंग अगोदर.
हां ना.
मग कशे आम्ही गाडीच करणारे ना डायरेक्ट सगळे.
हो का.
हो.
हो मंग गाडी पण असली ना ओ गाडी पण लई दैन व्हती. पावसा पाण्याची, मुलां ची पण, आपली पण. हो.
आपण आम्ही गाडीच करणारे म.
हो का. बघू ना मंग.
हम्म.
हम्म. हम्म बाकी काहीच नई बा आता. जेवण वगैरे करायचंय आता, हो. हम्म.
हम्म.
बाकी मंग आणखी काय चालू ये?
हम्म काहीच नई. दादान ते ताऊ ते उज्जनला गेले होते ना दादा न ते?
हाव ग उज्जनला जाऊन आलेत. ते आता परत जायचंय त्यांना चार तारखेला बघू आता आम चं पण ट्रिप होणार हाय चारला, बघू आणखी नक्की नाहीये तिथं.
हां का.
हो मी पण नई गेली अगं कधी आणखी
अ उज्जनला लईच अ भारीये वाटतं.
हाव अगं म्हणजे हेच असतं ते काय म्हणता त्या गोष्टी जोपर्यंत देव बोलवत नाही तोपर्यंत
हा देवना देवान जेव्हा होईल तेव्हा जा लागतं ना.
हो तेच ना.
होय.
बघू ना आता जाऊ आता.
हो आता हिवाळ्यात पण भारी वाटतो फिरायला जायला.
हो हिवाळ्यात ये ना म्हणजे आजून नाही. आता हे पावसाळा आहे ना लहान लहान पोरं असल्यावर काही खरं नाहीये.
काही खरं नाही हिवाळ्यात भारी वाटतं हम्म. .
बाकी काय चालू आहे म्हणून की.
बाकी काहीच नाही पा आता जेवण वगैरे कराय चे आता ते येतील हम्म.
बाई आलेच नाही का आणखी घरी?
नाही अजून
हो का.
हम्म. हम्म.
काय बनवली भाजी?
भजी डुबुक वणा.
हाव का.
हो.
काळ्या मसाल्यातला.
हो काळ्या मसाल्यातलाच.
हाव का.
हो.
तुझे किती झाले अगं फोन अ कॉल हे?
आहो एक पण नाही झाला माझा.
म्हणजे का बरं काय अडचण येती तुझ्या याला?
अहो ते म्हणजे रिफ्रेशस नाही होते ती पुढं समोरच येतच नाही. आता हो मग आता डिलिट केली अम परत केली. आप ॲप डाउनलोड केली परत.
हाव का.
हा.
हम्म अगं त्याला रिफ्रेशच कराव लागतं तेव्हा येते.
हो ना मंग ते पुढं हे येत नव्हतं ना ते.
हो ना हाव ना.
हम्म.
हम्म.
तुमचे कितीक राहिले?
माझे चालू आहे अगं आणखी.
हो का. हम्म. हम्म. उम्म
संध्याकाळच्या वेळी करमतच नाही अगं मला तर काऊन कणी असं.
फिरायला जावं वाटतं का काही संध्याकाळच्या टायमाला.
नाही गं मला फिरायचं पण आवड नाहीये पण उगं कदाचित हे गेले तर मला आणि असं पाऊस होतं ना असं चिकचिक वाटतं ना मला ते बाहेर पण निघा वाटत नाही.
हो चिक चिक भलती होती ना ती पाऊस पाऊस पण जिम जिम चालूय ना.
हम्म पाऊस एक तर दनादाणा येऊन जात पण नाहीेये.
हो ना असं म्हणजे दणकण आला तर उघडला तर मग काही वाटत नाही.
हम्म.
हम्म. त्याच्यान पण मी असं पोरीला बाहेर चिकचिक जना काढीत नाही ओ सर्दी व्हायच. तीन सभे वाटतं ना.
हो गं लहान मुलांना तेव्हाच
हा आले हो बघा भैया. हो जेवायचय आता.
हाव का खूप लवकर जेवणं करता गं तुम्ही.
हो ना हो मंग सकाळी खायला राहतं दुपारा नाही खात आम्ही आता ना. संध्याकाळी जास्त वेळ होतो ना मंग.
मग संध्याकाळी पण दुपारी जेवायचं ना थोडसा लहान मुलगी तुझी आणखी.
आवो मी दुपारा नाही जेवत सकाळी जेवते मी.
हम्म सकाळी पण थोडसं दुपारी पण जेवायचं तो पर्यंत लहान आहे तोपर्यंत.
हो ना हम्म.
म एकदम एकदम ती काही तिला काही असं सेरलेक वगैरे देत असेल ना तू.
नाही ओ ती सेरलॅक चां नाही खात तिला असं वर चा दूध पोळी ते स भात वरण हेच खाऊ घालते.
हो का.
हां ती सेरलॅकचां खातच नाही एकदा आणलं होता मी पुडा पण ती नाही खात.
हो का ते पण चांगलं नसतं म्हणा जास्त. असं घरीच बनवायचं तिला सारलेक. घरी पण बनतं मी ना माझी लहान मुलगी होती का तवा तीला तेच बनवलं होतं.
हो का हम्म.
मी तिला भरपूर आता आतापर्यंत दिलं जसं
हा. हम्म.
आता थोडं आता आता जशी ती भाजी पोळी खायला लागली त्यामुळे.
हो ना. आहो नाही खात ती वरचं भाजी पोळी दर्शिक पण खात नाही तिला असंच लागतय हे.
मंग तिला असं बनवून द्यायचं थोडं थोडं अशी मुगा ची डाळीची खिचडी वगैरे असं बनवून घ्यायचं तिला.
हां.
खूप रडते का गं ती आता?
हो ना उठू लागली ना ती आता.
उम्म
उठू लागली ना ती आता.
हो हो.
हम्म.
तिला अंगावर पाचनं कमी करायचं, ती आता खूप परेशान करत जाईल तुला रात्रीची.
हो ना म्हणजे, रात्री ज्या वेळेस झोपती का ती त्यांच्या आदुगर मी तिला खाऊ घालते, मग झोपती ती.
हम हम. मग रात्री परेशान करते का मग.
नाही रात्री नाही परेशान कर
होव का.
ह. मग एकदा झोपल्यावर नाही उठत, ती सकाळीच उठती मग.
मंग ते बरं आहे यार तुझं चांगलं आहे, मग ते सवयच पाहिजे मुलांना. बाई माझ्या मुलीन तर खूप परेशान केलं, होतं, मला खूप दिवस परेशान केलं.
नाही ती नाही करीत परेशान रात्री, दिवसाचं वेडेवाणी करती ती मला.
हां.
हा. मस्त दिसतीस.
बाकी मग आणखी.
हां. डुगीपण लय वेड्यावाणी करती. हेना तुम्हाला हाय ना, आता पण लै वेड्यावाणी करती.
परेशान करत दीदी पण आता थोडी, थोडी थोडी हुशार होतीये ती आता तिच्या दादा. च बघून थोडं हुशार भोवतीय एवढं, आहे तिला मोबाईलच येड नाहीये.
हो मोबाईलच एडच नाही पाहिजे, न पाहिल्यापासून.
नाही डॉक्टरांनी सांगितलं पासून मी तिला दाखवलंच नाही कधी मोबाईल. नाहीतर तिला मध्यंतरी इतकी सवय लागली होती. अगं खूप सवय लागली होती.
हो.
हम.
लय परशान केल ते मुलं, मोबाईल असल्यावर जेवत पण नाइ काय ती. आमची परी पण लय वेड्यावणी करती.
नाही मुलांना मोबाईल असले, की त्यांना जेवायला मोबाईल. उठूस तर मोबाईल, झोपूस तर मोबाईल. अगं काही काही मुलं मी असे बघितलेले आहे. काही काही मुलं मी अशी बघितलेले आहे. त्यांना बाथरूममध्ये सुद्धा मोबाईल लागतो.
हो लई आवघड ये, पण मोबाईल पाहन एवढं तेवढ हे नाही न ओ. परिणाम पडतोना तो मेंदूवर.
हो.
मग.
तेच होतं ना.
हो.
बाकी मगं आणखी काय काय चालूय.
हम् काहीच नाही बघा, आता उठती आता तिला काहीतरी खाऊ घालू लाग
हा काहीतरी असं बनवायचं, तिला संध्याकाळच्या वेळी असं. अशा अशा चिपकुल्या बनवायच्या पतल्या पतल्या. हम. बाकी मग आणखी काय चालू ये.
बाकी काहीच नाही.
हा. करते मी तुला कॉल मंग नंतर हा.
हो हो.